हॅलो
आवाज येतोय ना.
हॅलो
हॅलो
आवाज येत आहे का.
तुझा आवाज खूपच कमी येतेय.
मला येतो तुमचा आवाज पण.
हॅलो
तुम्ही एक काम करा ना थोडा बाहेर निघा ना.
आवाज बढाकर देखणे यार. हॅलो
आ आ रही अब आवाज.
हा तुम्ही ना एक काम करा तुम्ही ना मला मोठ्याने बोला. मग मला ऐकू येईन.
अच्छा ठीक आहे. आता येतय का.
हॅलो
येतोय का आवाज.
हा हा थोडी थोडी येते मला आता आवाज. तुम्ही बोला आता. कशास तुम्ही नमस्कार
अ मी सध्याच असाच फोन केला की त्या आज दुपारी मी जात रस्त्याने जात होतो, तर एकदमसे मी बोर्ड वाचत जात होतो तर एकदम
तुमचा असा मला आवाज येत ना की काय तुम्ही बोलतच नाहीये काहीच आवाज नाही.
आवाज नाही येत आहे.
हॅलो हॅलो हा हा हा हा बोला बोला बोला. हा थोडी थोडी येतीय मला आता आवाज बोला.
तर एकदमसे खड्डा आणखी मी पळत होतो तर रोडाचे कन्स्ट्रक्शन चालू होत तिथं. तर तुमच्याकडे पण असंच चालू आहे का?
हो रस्त्यात ना खूपच खड्डे झाले ते आजकाल तर बघ लोक काय करतात कि लोक आता स्पीड ब्रेकर लावली ना रस्त्यांवरती कि जे फास्ट गाडी चालवतात. त्यांच्यासाठी अगर स्पीड ब्रेकर लावली ना तर मग ते काय कर ते ना तोडून टाकतात ते स्पीड ब्रेकरला.
हो आमच्या इकडे तर नाही.
हो ते खूप
खबर तुमच्याकडे पण असा आहे का
हो आमच्याकडे पण असंच आहे की लोक रस्त्यावरची ना खूपच खड्डे आहेत खूपच खड्डे आहेत आणि इतके ऍक्सिडेंट होतात ना त्याच्यामुळे खूप ऍक्सिडेंट होतात जसे पोरांची व्हॅन जाते पोरांची ती रिक्षा जाते. ते शाळेची रिक्षा ते पोरं बस जात असतात कधी कधी ते खड्ड्यात ते खड्ड्यात टायर जातो आणि ती गाडी पलटून जाते मग त्याच्यानी ना पोरांना खूप नुकसान होत. त्यांच्या जीवाला पण खूप त्यां खूप. त्यांच्या जीवाचा खतरा असत ना त्याच्यात..
रस्ते खूप खराब झाले आहे अ छोटी गाडी म्ह की मोठी मोठी गाडी सगळे हालते आणखी सगळ्यांना पडची भीती राहते ते पुलं वगैरे आणखी मेट्रो स्टेशन वगैरे बनले ना त्या कारणाने रस्ते खूप लहान झाले आहे आणखी खूप पतले झाले आहे
हो ते काय कधी कोणकोणते रस्ते पण असे असतात ना की जे लोक नवीन आपली पाईपलाईन टाकतात ते ड्रेनेज लाईन टाकतात हे ना त्याच्यासाठी ते ना खड्ड्यांना खोदून घेतात पण परत त्याला ते भर भरत.. नाही ते तसेच सोडून टाकतात ते खड्ड्याला ना तसेच सोडून टाकतात मग जे येणारे जाणारे लोक असतात ना त्यांना खूप हो. त्यांना खूप त्रास होतो त्याच्यानी ना
हो बरोबर बोलला तुम्ही आता आमच्या घरा घरा साईडलाच एक घर बनला नवीनच त्यांना पण रस्ता तसेच खोून ठेवला त्यांना पाईपलाईन टाकली होती तर ते जो पाईपलाईनची लाईन राहते ते त्यांना तसेच खोलून ठेवली आणि-
हो हे ते सगळेच असे करतात त्यांना फक्त आपल्याला आपला बघायचं असतं ते सरकारला सरकार अशी नाही कि सरकार रोड नाही ते रिपेर नाही करत ते सगळं करतात ते आपल्याला रोड चांगलं- बनवून पण देतात पण लोक अशी येत ना की ते आपल्या आपल्या फायद्यासाठी ना ते अशी काम करतात आपली पापलाईन साठी आपल्या गॅस पाईपलाईन साठी या आपल्या ड्रेनेज लाईन साठी ते सगळं असं ना ते खड्डाक खोदतात मग त्यांना काय त्यांना काय जबाबदारी नाही घेत कि हा आम्हाला ते परत ते खड्डा बुजवायचे आम्हाला ते खड्डा भरायचे त्यांना असं वाटत चल जाऊ दे आपल्याला काय घेण देणं आहे. त्यांना असं वाटतं ना की काय पण ते लोकांना खूप- त्रास होतो.
हो आजकाल जे अ डांबर रोड सोडून जे सिमेंट रोड ब
हो. हॅलो
अरे तुम्ही घरीही नाहीनंतर मग ते मग अधिक कन्स्ट्रक्शन लागेलच ना टॅक्स तमारला तेवढ द्यायला लागेल ना मग अधिक कमी हे लोक समजतच नाही.
हो हो हो
तुमच्या इकडे पण असं राय का म्ह कि म्हणजे रोडाचे कन्स्ट्रक्शन चालू आहे आणखी जिथ जे फुटपाथ वरचे इटा आहे जे सामान आहे ते लोक नेतात आपल्या घरी या जे फुटपाथ व झाड वगैरे राहते जे सजवासाठी बोलते
हो तर अशी लोक ना सगळ्याकडे असतात त्यांना सिविक सेन्स नसतो तो अशी कामं करतात आमची इथे तर एक ना अस केस झाला होत की रोड कनस्ट्रक्शन चाललंय आणि त्याच्यावर रड रोलर असत ना?
हा हा.
हा तो चालत होता रोड रोड रोलर मग त्याच्या साईडला एक एक वडील आणि त्याची मुलगी ते ऍक्टिववर जात होते त्यांना एवढी घाई होती एवढी घाई होती की त्यांना हे नाही माहित की आमचा जीव आम्ही आपला जीवना खतऱ्यात टाकतोय. ते अस त्यांनी त्यांनी काय विचारच नाही केला त सरळ त्यांना ओव्हटेक करून तो निघ निघत होता त्याचा टायर स्लीप झाला आणि तो रोड रलरच्या पुढच पडला आणि त्याची काही चुकच नाही ती रोड रलरची ड्रावरची काय चक? नाहीये तो तो आपला चालत होता पण ह्याची ह्याची चूक आहे ना तर दोगंचा जीव गेला मग ते त्याचा पण जीव गेला आणि त्यािची मुलगीचा पण जीव गेला.
हो तुम्ही वि्हडओ बद्दल बोलताय का
हो.
हो मी पण बघितला त व्हिडिओ ते ते ते मुलगी पासून जाते पण त्यांच्या वडीलचा जीव चालला जाते तोच का
हो हो हो तोच आहे तोच आहे तोच मला वाटलं की ती मुलगी पण जाते का का ती हा हा तिची पायावरून जाते हो हो हो. बरोबर बरोबर
हो थोडा दोन सेकंडाची चुकी आणखी जीवनभरच्या त्रास तेच तसच झाला
तोच तोच तोच मी म्हणतोते कि असं लोक लोक पण त्यांना सिविक सेन्स नाहीय त्याना थांबायचं नाही ना की आम्हाला आम्हाला पहिला जायच आम्हाला आम्हाला पहिला जायचं
हो मोठा रोड राहिला तर काहीतरी पण तो लहानसा रोड त
अरे काय माहित नसत की कुठं काय होणार आहे आपल्याला हे की आपण ज जपून जावा कुठेही जावा तर जपून जावा आणि सगळं ते शांतपणे समजून घ्यायचे कि हा आता पण इथून निघू शकतो का नाही शकतो आता पण पडलो तर का होईल हे सगळं विचार करायला पाहिजे ना एक पण अजून एक केस व्हिडिओ बघितला होता कि ना एक स्कॉर्पिओ क माहिती कोणतरी मोठी गाडी होती अशीच होती स्कॉर्पिओ कोण त्याला ट्रक ट्रक त्याला टक्कर मारते ह्याचीच गलती होती ह्याची च होती स्कॉर्पिओवाल्याची आणि ते सगळ ट्रक त्यांच्यावरच पडतो
हो मोठी गाडीवाले तर त्यांना तर अलगच राहते म्हणजे माज राहते कि आमच्याकडे मोठी गाडी आहे. आम्ही काय पण करू शकतो आणखी जे बायकर्स वगैरे राहते जे स्पीड बायक्स त्यांना पण असं समजायला की जे हायवे आहे ते खाली हायवे आहे ज समृद्धी महामार्ग वगैरे तसा मोठ्या रुग्णांवरच स्पीड गाड्या चालवा पण ते लोक ऐकतच नाही कोणते पण बाईक घेऊन टाकते महागवाली आणखी रोडावर फिरत राहते नुसते
हो आमचे क अजून एक केस केस झालता इथंच आमचे घरचे मागाचे रोडलाच तर तिथंच पूर्ण खड्डे होते पूर्ण खड्डे होते आणि आणि ती एक ना लहान मुलगी होती बारा वर्षाची मुलगी अस ना त्याचा लहान भाऊ होता छोटा भाऊ ते त्यांची आई वडिलांची पण चूक होती की तुम्ही छोटे मुलांना आपली मुलगीला कशाला ऍक्टिवा दिली ती आपली भा भावाला मागं बसून चालत होती ऍक्टिवा आणि पुढं खड्डा आला आणि पुढून एक रिक्षा आली ती तिला वाटलं की आता मी रिक्षा रिक्षा वाचून ना तिला वाचायचं होतं म्हणून तिनं काय केलं ती खड्ड्यात गाडी टाकली आणि जे ते खड्ड्यात गाडी टाकली तेिथे तिची एक्टिवा स्लीप झाली आणि तिथं दगड पडलेले होते तिचं डोकं तिथंच लागलं आणि तिने ती घाबरून तिला तिथंच हार्ट अटॅक लहान मुलगीला किती घाबरली एवढी घाबरली कि मी माझ्या संग काय झालं ती एक सेकंडात तिला हार्ट अटॅक आला तिथच ती एवढी पॅनिक झालती
हो आजकाल असे केसेस खूप वाढत आहे आमच्या शहरात तर खूपच वाढले आहे जसं का आमच्या शहरात आता आमच्या घरासमोरच एक हायवे गेलाय तर तिथे काय झालं ते न्यूजप न्यूज वर पण आली होती गोष्ट तुम्ही ऐ असेल की रोड चाल रोड काम चालू होता आणखी एक ट्रक एक नाईका असं पवटन मारत होता की एक ऍक्टिवा त्यांचे एक अं कपल्स होते आणि त्यांची एक मुलगी होती. ते कपल्स मुलगी ना तो वडील वाचले ते ज्याची वाईफ होती ते जागेवरच मेली त्या कारण पूर्ण रोड ब्लॉक केला दुस दिवशी आणखी आमचे कार्यकर्ते जे चौकातले राहते ना का त्या कार्यकर्ते त्यांना त्यांच्या वडिलांना आणखी त्यांच्या फॅमिलीला
धरणा बसवली ज्यामुळे त्यांना जेल पण झाली आणखी सरकारने त्यांनी त्यांची ऐकली पण
हो बरोबर आहे असंच पाहिजे कि लोकांना जागृत व्हायला पाहिजे कि असं नाही करायला पाहिजे तुमच्या मोठी गाडी आहे तुम्ही ये नई की तुम्ही ते खूप मोठ झाला तुम्हाला कुणाच्या जीवाच काय घेणं देणच नाहीे.
हो आजकालच्या लोकांना खूपच मान
हो.
खाली रोड आहे आणखी कोणी आहे नाही पण कोणी कुटुंबी येऊ शकतो कारण की आपल्या इंडियामध्ये रोड जपानसारखे तर आहे नाही.
बरोबर हाय सगळ्याला जपून पळाला जायला पाहिजे, सगळ्यांला माहितच आहे की कोण नीट चालत नाही तर मझ हेच आहे की विचार आपला स्वतःला स्वतःही आपला आपली काळजी स्वतःही घ्यायला पाहिजे की कुठेही मोठी घाडी चालली तुमी ओव्हर टेक नका करा कुठेही खड्डा असेल तुमी प्लीज त्याचे साईडला साईडून जावा. तुमचे पुढे खड्डा आला आणि साईडला कोणती तरी गाडी चालली तुम्ही ओव्हरटेक नका करू. ते कधी पण आपला स्लीप होऊ आप टायर स्लीप होऊ शकतो आणि आपण पडू शक म्हणून त्याचं आपला खूपचा पुढच ते काळजी खुद स्वतः घ्यायला पाहिजे.
हो चला खूप चांगला वाटलं तुमच्याशी बोलून.
मला पण खूप खूप चांग चांगलं वाटल. धन्यवाद.